हॅलो हा आवाज येतोय ना माझा?
हॅलो
हा हॅलो आवाज येतोय का मॅम माझा? हॅलो आवाज येतोय का?
हॅलो
हॅलो आवाज येतोय का माझा? हॅलो
हॅलो
हॅलो आवाज, हॅलो आवाज येते का माझा? हॅलो हॅलो हा आवाज येतोय माझा?
हो हो येतोये.
हॅलो
हां हां आला आवाज, माझा येतोय आवाज?
हो हो येतोय येतोय.
ओके बोला ना मॅम कसं काय कॉल केला आज?
हां तेच म्हणलं आता खूप दिवस झाले तुमच्याशी बोलून, म्हटलं तुम्हाला कॉल करूया म्हणलो आता आता म्हणजे आपण हल्ली ताच्या काळात आपण म्हणजे जीवणाकडे म्हणजे आपल्या जो काही धावपळीच जीवन आहे या जीवनातून आपल्या नवनवीन रिफिल रेसिपी ट्राय करणं किंवा अस म्हणजे आपल्यला चमचमीत वगैरे काहीतरी खाऊ वाटलं तर आपण अस तो पदार्थ कधी कमी म्हणजे जास्त वेळ म्हणजे कधी कधी तरच हां ख्रिस स्पी वगैरे म तवा काय करतो आपण जे काही म्हणजे गाड्यावरले वगैरे पदार्थ आहेत जस की वडापाव, भजी मग आता चायनीजकडे सुद्धा खूप खूप म्हणजे खूप म्हणजे खूप हां ते सुद्धा खूप वेळा वाढलय तर मी म्हणते आता बाहेरच आपण चायनीज खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी जर काही चायनीज वगैरे बनवलं तर ते पौष्टिक म्हणजे पौष्टिक- असण्यापेक्षा मी म्हणेन की सेफ असेन. आपल्या शरीराला म्हणजे जे काही त्याचा धोका नसेेल. किंवा आता बाहेरच खाऊन सर्दी खोकला लागण्यापेक्षा आपण घरच्या घर री शुद्ध तेलात तळलेलं जर कोबी मंचुरियन तर वगैरे नाही चायनीज खाय चे असेल तर आपण घरच्या घरी बनवूया आणि मी ते चीच रेसिपी सांगते तुम्हाला. हां मग त्या मग कोबी मंचुरियनची मी तुम्हाला रेसिपी सांगते मॅम अगदी म्हण जे मला जमेल तशी मी घर री बनवत असते कारण का बाहेरच ऑईली पदार्थ- खाण खाणं टाळलं तर बर जास्त करून चायनीज तर खाऊच नये करण्या का गाड्यावर जे काही तेल कि म्हणजे खूप दिवसाचे सॉस वगरे त्याच्यात युज केले जा तात त्यामुळे काय होतं की आपल्याला जो काही म्हणजे आपलं शरीर आहे- शरीराला आपल्याला म्हणजे त्रास होऊ शकतो जसं की सर्दी होणे, खोकला होणे- घसा खवखवणे अशा पद्धतीने जे काही आजार आहेत ते आपल्याला होऊ शक तो ओके चला. चला मॅडम मी तुम्हाला कोबी मंचुरियन ची रेसिपी सांगते. पहिला काय करायचं आपल्याला- कोबीच आहे ना आपल्याला सगळ्यात म्हणजे पहिलं आपल्याला कोबी मंचुरीला आपल्या काय पाहिजे कोबी गरजे च आहे कोबी गरजेचं आहे मग कोबी हो कोबी मंचुरियन साठी कोबी काय करायचा एकदम असा अ- अ बारीक चिरून घ्यायचा बारीक म्हणजे एकदम बारीक चिरून घ्याय चा जेणेकरून आपलं कोबीज काय होणार आहे कोबी मंचूरी गोल पण होतील आणि म्हणजे दि दिसायला आकार पण चांगला येईल जास्त जर मोठा मोठा जर आपण कोबी चिरला तर तो मग कचकच लागू शकतो त्यामुळे एकदम बारीक ह्याच्यामधे आपल्याला कोबी काय आहे तो आपला चिरून घ्यायचा आहे तो कोबीज काय करायचा तो आपला स्वचछ च्छ आणि स्वच्छ आपल्या घरच्या ज्या काही तो पाण्याने आहेत- तो धुऊून घ्यायचा आहे आणि अ हां स्वच्छ पाण्याने धुऊून घ्यायचा आहे आणि तेव तो नितळण्यासाठी ठेवायचा आहे. अ आता आपण त्याच्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे त्या साहित्य तम्हाला सांगते. मग आपण आपल्याला काय करायचंय कॉर्नफ्लॉवर घ्यायचाय कॉर्नफ् फ्लॉवर आपल्याला सहज बेकरीमध्ये किंवा दुकानामध्ये मिळतं. आता- बरेच लोकं काय करतात? म्हणजे कॉर्नफ्लाॉवर वगैरे न घालण्यापेक्षा एक डाळ म्हणजे त्याचं पीठच असतं जे काही को बीमंचुरियनच जे काही पीठ असतं ना ते पीठच तयार त्यांनी घेतात. नुसता त्यामध्ये म्हणजे जे काय हो हो हो मग आपण काय- आोत ते पीठ वापरण्याऐवजी आपण घरच्या घरी म्हणजे जे काही आपल्याला- आपल्याला म्हणजे घ मी तुम्हाला स- पद्धतीने जे काही बनवता येईल कोबी मंचुरियन याचे मी तुम्हाला रेसिपी सांगते आणि- ती पीठ घेण्यापेक्षा आपण जे काही कॉर्नफ्लॉवर आहे ते कॉर्नफ्लॉवर आपण त्याच्यामध्ये ऍड करायच- कॉर्नफ्लोअर परत त्यामध्ये जरा थोडीशी चटणी - लसूण पेस्ट परत जिरा पण जिरा फूड सुद्धा आपण युज करू शकतो. हिंग आणि अ हा ते घालायचं. ते घातल्यानंतर आपण त्यात म्हणजे त्यात जे काही आपला कोबी चिरलेला आहे तो कोबी घालायचा- आणि आपल्या चवीनुसार मीठ आता कोबीच आहे म्हणलं तर जास्त जरा मीठ- लागत त्याच्यामुळे आपण ते घ्यायच. आणि त्यामध्ये मीठ घालायचं हा ओके मग आपण त्यात कलर वगैरे- यूज करू शकतो अगदी बुक्का वगैरे सुधा य करू शकतो मग मी- असं करते आपण आपल्याला जर मिरची पाासून अस हवा असेल तर तो मिरची सुद्धा आपण त्याच्यामध्ये युज- करू शकतो मग अशा पद्धतीने जी काय कोबी मंचुरी जे काही आहे ते आपण भिजत ठेवायचं अर्धा तास पाऊण तास भिजत ठेवायच आणि नंतर मग ते आपण अ आपण ते तळण्यासाठी घालायचं तळून घ्यायचे आपण छोटे छोटे गोळे करून ते, कोबीचे ज कोबीमचे गोळे्या आहेत ते पि पीठ केलं त्याला ते आपण गोळ करून छोट छोट्या गोबी मंचुरीन तयार करून घ्यायचं त्यानंतर, आपल्याला ते काय करायचं फ्राय करायचंय मग त्या फ्राय करण्यासाठी आपल्याला सॉस क सॉस असणं गरजेचं आहे, मग तोही आपल्याला घरच्या घरी सॉस बनवायचा आहे मग काय दोन उकडलेले टोमॅटो घ्यायचे उकडायचे भिजवून घ्यायचे आणि तो मग पुन्हा मिक्सरला बारीक करताना त्याच्यामध्ये आपण चटणी चटणी घालू शकतो किंवा अ चटणी मीठ घालून तो बारीक करायचा आणि तेच मग पुन्हा आपण एका, पातीलात पाणी घेऊन ते हलवून हलवून पातळ असा आपला सॉस होत आप जर गोड स्वास हवा असेल तर आपण त्यात साखरसुद्धा घालू स्वाखर घालून नसता टॅमॅटो उकडून त्याच्यामध्ये घालू शकतो कारण का मला जास्त तिखट असल्यामुळे. मी कायम न कायम ती स्पायसी सॉसच बनवते टॅमॅटोचा
हो म्हणजे स्पायसी सॉसच छान वाटतो म्हणजे टेस्टी देखील लागतो. आज गोड प्रमाण खूप कमी झालेलं आहे ना,
हा त्यामुळे, ओके तुम्हाला कशी वाटली मॅम रेसिपी ह,
तर मी माझा फीडबॅक द्यायला गेलो तर पहिला तर तुम्ही जेव्हा सांगत होता ना की कोबीज वगैरे म्हणजे ते असत बारीक म्हणजे जेणेकरून गोल होईल म्हणजे त्यावेळेस अस कोबी मंचुरी ची प्लेट जशी सर्व करतात ना बाहेर ती समोर आली म्हणज्या तोंडाला असं एकदम असं पाणी सुट तर खूप छान पद्धतीने म्हणे तुम्ही सांग म्हणजे थोड्यात मला अस लक्षात घरच्या घरी इझी आहे आणि जस की तुम्ही बोला की आधुनिक जगात आपण बाहेर बाहेर चा, वगैरे खातो किंवा अनहेल्दी असतं आपल्या शरीरासाठी तर घरच्या घरी बनवून खाल्लेलं कस कोणताही, तेलगटा पदार्थ दे तो आपण कस करतो टिश्यूपेपर व वगैरे काढून घेतो त्यामुळे ते तेल सगळं ते अवजोव होतं, आपल्या घरातील बनवलेला कोणताही पदार्थ अनहेल्दी नाही असं म्हणता येईल! तर मी कोबी मंचुरियनच सांगितलं तर खूप छान पद्धतीनी तुम्ही एक्सप्लेन केला जस की पहिला सांगितला तर एकदम अ बारीक पद्ध म्हणजे एकदम बारीक कोबीज कट करून घ्यायचं मग नंतर त्यामध्ये पीठ पण तुम्ही जर असं बोला की कॉर्नफ्लाॉवर आणि मैदा ॲड करायचा असेल तर आता मार्केटमध्ये आप आपला सहजपणे उपलब्ध मिळत तयारपीठ तर ते देखील घेऊन चवीनुसार मीठ पासून परतन लाल तिखट किंवा चटणी तर खूप छान पद्धतीने अस मिश्रण करून झाकून ठेवायचं जेणेकरून थोडं मॅरीनेट मग त्यानंतर योग्य पॅन वगैरे गरम करून ऑइल वगैरे गरम करून त्यानंतर ते बॉल्स करून तुम्ही छान पद्ध म्हणजे माझ्या लगेच आणि झटपट अस लक्षात राहिलं. तुम्ही सांगितल्यानंतर आणि कोबी मंचुरी तर स्पेशल होतीच त्याचबरोबर तुम्ही जे पायसी सॉस मला घरच्या घरी बनवला म्हणजे म अस ऐ होत क सॉस फक्त विकतच आणता म्हणजे तुम्ही आता बघत्या बेकरी असू दे मार्केट असू दे आपल्याला सॉसचे पॅकेट मोठमठे, किंवा डी मार्ट म्हणजे मार्केट मध्ये आपल्या सहजरित्या, तो अवलेबल म्हणजे सॉस अवलेबल होत तर आपण घरच्या घरी देखील बनवू शकतो तो हे मला आता कळाला आणि इतकी सोपी, हॅलो तुम्हाला येतोय ना माझा आवाज हॅलो
हॅलो हॅलो हा ओके हा हा हा
हा तर किती छान हा तर सॉसची पद्धत देखील तुम्ही किती छान पद्धतीने आणि एकदम इझिली सांगितली की तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर तुम्ही स्पायसी बनवा किंवा गोड आवडत असेल तर गोड बनवा म्हणजे दोन्ही देखील आपण बनून खाऊ शकतो म्हणजे एखाद स्पायसी आवडत नसेल पावणे वगैरे नेबस वगैरे किंवा आपले फ्रेंडस वगैरे आले तर घरच्या घरी आणि एकदम सोप्या पद्धतीने झटपट म्हणजे मला अस वाटतय की याला अर्धा तास देखील लागत नसलं पंध पंधरा मिनटात होणारी ही रेसपी आहे आणि खप टेस्टी आहे आणि आपल्या शरीरासाठी हेल्दी देखील आहे तर तुम्ही खूप छान पद्धतीने एकस - प्लेन केलात आणि असं मला वाटलं की खावंच वाटलं आणि मी आजच आता जस्ट - तु बनव बनवते आणि त्याचा फीडबॅक देखील तुम्हाला सांगते फोटोज वगैरे व्हिडिओ बनवते खूप छान पद्तीने तुम खाद्य पदार्थ बद्दलचा विषय किंवा एखादा - -खादी रेसेपी तुम्ही शेअर केला थोडक्यात तुमच मत अस होत की हेल्दी खावा बाहेरच खाऊ नका म्हणजे तुम्ही फायदे देखील त्याचे सांगितले आणि तोटे देखील सांगितले आणि तुम्हाला माहित नसेल मॅम की काही मुली किंवा लहान बाळ अ पाचवीपसून पुढे असू देत तर ते काय करतात की कॅविज वगैरे खायला बघत नाहीत कारण ते असं बोलतात की म्हणजे थोड पदार्थ असुदे म्हणजे अ कॅप्सिकम शिमला मिर्च वगैरे असु दे मिर्च असु दे खायला बघत नाही अशे त्यांना टेस्टी आणि चमचमीत लागत जस की आपण पहिला बोललो होतो क्रिस्पी तर या पद्धतीने ख्रिस्पी देखील होतं आणि तो पदार्थ देखील शरीरामध्ये जात म्हणजे आपल्या शरीरामध्ये विट मल्टी वि्हटॅमिन् ची कमतरता जी असते ती पुर्ण अपल्याकडे म्हणजे पुर्ण वेगवेगळे पदार्थ बनवुन आपण त्यात मुलांना वगैरे डब्यासाठी देखील देऊ शकतो बरोबर ना
खरच तुमच्याशी बोलून मला खरच खूप छान वाटलं तुमच्याशी ह्या रेसिपी शेअर करून खरंच मस्त वाटलं तुम्ही सुद्धा खूप छान पद्धितीने मला सांगितलं सगळं सांगितलं थँक असंच म्हणजे बोलूया ओके बाय मॅम ह